हा हा
हा हा येतोय की तुम्हाला येतय?
हा येत येत. ते बसले बाहेर खेळत पप्पा आहेत त्याच्या घरात.
होय तरीच म्हटलं नाहीतर कस. मी आवाज शांत ति या लागलाय म्हणून म्हटलं आला वाटतं. हम्म हम्म हम्म.
मी बाहेर आलंय ना.
टाकणार असेल तर ते परवडतय बघा.
हवी नाही तिकडे कोण नाही ना.
सासू सासूबाई सासरे वगैरे करत नाहीत., का म्हणजे जमणार नाही, त्यांना हा हा म्हणजे गावाकडे वगैरे कस हम्म हम्म हम्म हम्म. सिटीत दर वगैरे पण जास्त.
काढयचं आहे. तीस चाळीस रुपये हा काही काही ठिकाणी आहे दहा
हा हा हा हा. हे म्हणजे कस स स हा हा मग चालते. चिल्ड वॉटर असतं ते थोडं जरासं महाग लागतंय ना? रेग्युलर काय? दहा रुपयेच पडते. वगैरे असे तर चालतय तसं प्रॉफिट आहे. काय वाटत नाही म्हणजे एकदाच इन्व्हेस्टमेंट केली कि- वर्ष दोन वर्षात वगैरे पैसे निघतात कस्टमर असेल तर निघतात. असा विषय. हम् आता आम्हाला आधी भरपूर होते कस्टमर- आता जरा अ चौकात वगैरे मेन ठिकाणी झालय ना, त्यामुळे आमचं जरा कॉमपिटेटर आल्यामुळे जरा गिऱ्हाईक कमी आहे. नाहीतर आधी होते. होय हो रेट सेमच आहे पण जवळ झाल्यामुळे लो - तिकडे जातात ना. जवळच्या जवळ झालं ना शेवटी. त्यामुळं -हम्म -आता काय सगळ- म्हणजे जवळच कोण पण बघ- आउटसाईडपेक्षा जरा - तर मेन रोड लाच जाणार, जायला बघणार ना?
बघणार होय की.
तसा विषय होतोय. म तुम्ही कुठे गेला आनी फिरायला?
नाही बघा. जायचं आता, बाहेर कुठच नाही आता, मध्ये गेले होते. असं काही नाही.
आता फिरून आला का नाही मग गणपतीपुळे-
हा- तिकडे जाऊन आलो की, हा ते गेलो होतो -ते भरपूर झाले आता. बघुन बघुन कंटाळा आलाय. कमीत कमी सात, आठ वेळा झालयं.
तेच की, सिंधुदुर्ग, मालवण हेच झालय. सारखं
मधे एकदा ह्याला गेलो होतो. फस्ट अ न्यू इयर स्टार्टिंगला. अ -हेला नाशिकला.
होय?
तेवढे चार दिवस गेलो होतो, थर्टी- नाशिकला काय -हेच बघायला गेलो होतो, तिथं एक डॅम बघितला. परत ते एक फेमस फेर जाॅडी म्हणून ते- गेलो होतो, पण ते काही एवढं खास नव्हतं. मला काही आवडलंच नाही. नमा सरक हम्म
हम् हम्म हम् हम् आम्हीपण असं कुठं, आउटसाईड जास्त नाही खरं, सट्ट्याच मेन म्हणजे भेटत नाहीत आणि जायचं कुठं म्हटलं की, होय, म्हणून म्हटलं तुमच्या आणि कोण ओळखीच्या नाहीत काय?
की भरपूर जणी. भरपूर जणी आहेत.
म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये आहेत का,
होय, नाही नाही ग्रुपमध्ये नाहीत.
हा हा नाही पण ब आपल्या ग्रुपला पाहिजेत ना, ऍड
म्हणजे, त्या पण त्यातच कामाात
काम करतात काय?
हा ह्याच्यातच आहेत. हा मी करू शकते, पण मला झालंच नाही. मी पण लग्नाला वगैरे गेल्यात तिरास गावी म झालं नाय मला पण करायचं
व्हय
त्यांच्या टायमिंग आणि माझे टायमिंगमध्ये खूप फरक पड म्हणजे ते म्या तर मला कसं करू शकते मी कधी पण म त्यांचे काम झााल ज काम ते लाव
हम्म हम्म हम्म हम्म त्यामुळ नाव नाव सजेस्ट करू शकताय का तुम्ही
मी तुम्हाला मेसेज करून पाठवून दिल नंबर आणि ते
बर बर ठीक ये चालेल
तुम्ही मला मेसेज करून ठेवा
बरोबर चाल हा ह कारण अ मी न्यू असल्यामुळे मला कोणच ओळखीच्या नाहीयेत तूप सगळ्या अनोळखीच आहेत होय होय मला आता एक तास महिने झाले असतील पाच सहा महिने झाले असतील बघा
होय का हा हा
त्यामुळ आणि म्हणजे त्या ग्रुप मधल्या कोण ओळखीच्याच नाही येत
हे जे आताचे जे ग्रुप आहे ना वाणीच त्याच्यात मला पण जास्त कोण नाय ओळखीचा मी पण आसच की बघून बघून पण बाकीच कसं आमचे गावकडचे ग्रुप आहे त्यामुळे मला ते त्या ग्रुप
होय काय हम् हम् तुम्ही वर्ष झालं काय करताय
वर्ष दीड वर्ष झाले की आता. हा वर्षपेक्षा जास्तच झालं मला पाट मला वाटतं ह वर्ष होऊन गेल
हा तस त्यांचा रिपोर्ट चांगलाय खरं
चांगलाये आत्ता जरा बर व्हयलाय नाही तर मधी मधी इथे जरा येतात नव्हते बाई
होय म आले की एकदम येतात टास आणि नाही म्हणजे दोन दोन तीन तीन महिने कायच
हा माझ्या मध्ये तर पाच पाच सहा सहा महिने येत नव्हत. तर काय
हा तसा येत हे विषय ना. पण आले कि मी लगेच कंप्लीट करणार. तर
करावं लागतं आता मी तरी पण सगळे हायत झोपले तवर बसले का एका बेडरूम मध्ये शांत पटापटा कॉल करून घ्यायला. आप परत होत नसते होय काय करायचं सगळं बघत बघत करायला पाहिजे
होय आणि एकदा राहिलं म्हणजे परत राहतेच आता तोपर्यंत घरातलं काम चालू झालं की
आता झाले की बघा पाच वाजले. परत आणि संध्याकाळच रुटीन होत नाही पण रात्री कोणी अवलेबल नाही आता आपण म्हण अस म्हणू पण शक तशी आपल्याकडे एक चालत काही माहित नाही रात्री दहा ना अकराला फोन केलेला अलाउड आहे का नाही.
होय नाहीच की
माझ काही प्रॉब्लेम नाही पण गावाकडच माहित नाही हा त्यामुंळ ते पण माहित नाही सुट्टीला गेलेत तर कुठे गेलेत आता मी पण जाणार होते कोकणात आठवडावरर पण आता गरमी आणि बाळामुळे मी जरा कॅनसल केलं. गाडी होते थोड्या घरचीच पण म्हटलं नको उगीच गॅसमुळं कोकणात काय जाणार नाही सध्या आठवड्यापर्यंत ट्रिप होती. त्यांच्या केले मी म्हटलं जरा पाऊस पडू दे जरा थंड वातावरण मला आणि माझ्या बाळाला पदर भी समजतं नाही. मला पण एसी पण असेल पण काय माहिती ती मला थायरॉड होत त्यामुळे बरीच मी गरम असते. मला काल दोनच लग्नाला गेलं तर मला लगेच उन्हाळ्याचा त्रास व्हायला लागला. म त्यास म्हणजे हातपायस आगग आगग होती आणि मे बी माझ्यामुळे तर त्याला पण होते का काय माहिती. त्याचा काही रड नाहीये चेकअप केला होता आम्ही ज मला नॉर्मल आहे त्या माझं पण नॉर्मल आहेतं काय गो्ळ्या वगैरे माला म्हणजे होऊन गेला होतं मला ह सात महिने कंटिन्यू! त्यामुळं हागा मला म्हणजे सहनच होत नाही मला! चेनच पडत नाही मला! आता उगीच परवा दोन दिवस
होय तब्येत म्हणजे खूपच अस अचानकच तब्येत वाढली तिची! थायरॉइड मूळ रोज सकाळ सकाळी गोळे असते! उठली की! हा अनुषापोटी सकाळी घ्यावी लागते! ते तिला
हा ते काही आनुवंशिक नसतेय! सोडा त्याच्या माग भरपूर रिझन्स येत! आठशे नऊशे ते आजाराचे प्र अरे!
पण आता हल्ली शक्यतो सगळे बरेच लेडीज ते प्रॉ् थायॉडचा होय पीसीयूडि संपून म्हणजे बघल ते लेडीज म्हणते की थायरॉइड हाय म्हणून!
त्याच काय असं स्पेसिफिक कारण पण नाहीये सोडा! म्हणजे? कशामुळे होऊ शकते हे पण नाही! वाढलय वाढलय ह!
तर चार पाच लेडीज ना आहेच! असं झालंय बघल ते म्हणतेयच! होय आणि होय सगळ्या लेडीज म्हणजे घश्याला हाय काहीतरी काही काय! हायचं!
हम्म
देख लेडीज काय वाटतात नाहीत ओ! आपल्याला अस घरात बघाय लागतय! आणि ते त्या त्रास जाणवून येत नाही ना! इकडच!
नाही म्हणजे जाणवतय! हा त्याच कस म्हणजे जास्त
धगधग वगैरे चलवत नाही! हा तेच की! म्हणजे दिसायला माणूस फिट्ट दिसतय! पण अस काही सहन होत नाही बॉडीला!
हम्म होतय होतय फिट दिसते पण आतन ते शरीर पोक
हा तेच की असं दगदग तवा खाणं पिणं पण लगेच काय वेगळं
हम्म होतेय होतय.
म्हणून म्हटलं काय कराय लागलाय दमवा
चालू झालं बघा बाहेरून बसले तर मग पाणी सांड, किचनमध्ये पाणी सांडून ठेवल्यात ते पुसायला कापड पाहिजे म्हण त्याला काही करता भांडी आता घासलेले भांडे डिगभर काढलेत आता घासुन ठेवलेत बगा
आम्हाला कोणतरी गप बसा म्हटलं असंत तर आपण बसलो असतो
हा गॅलरीतन वाकून बघ भिती वाटते मग नाही बसत आवा केवढ शांत होतं ते विचित्र आहेत. मी तर दमून जाते बघा खूप जस वाटते ना मला तर कधी कधी हे आपलं तर आई वडील कोणाकडे -पण सोडून जायचे शेजाऱ्या-पाजाऱ्यांच्याकडं काय नसेच एवढं आपण सोडू शकत नाही अजं गावकडची पोर घट्ट असते ही सिटीतली काय उपयोगाची नाही नुसत फुसकच नाहीच का हा काय नस ते लय आता साधं खाली सुद्धा सोडायला म्हणजे आता ते मेंटॅलिटीच तशी होती्या त्या माझी सगळ्यात मी नाही सोडू शकत तसं गावकडच्या आता बघा गेलं ना आम्ही च्या सासरी ह्याच्याच बरोबरचे बिंदास गल्लीत फिरत असतात. चप्पल नाही काय नाही दिवस दिवस हिंडतात हा म हा आणि मग मी नाही सोडू शकत म असं त्या हेच प्रॉब्लेम आहे सिट्या आणि गावाकडचे परत त्यां त्यांचे हे बिंदास्त जे मोट्ठे होतात. कशे पण खातात काय पण खाऊन मो
होय आणि आपण जास्त काळजी करतोय जपतोय होय.
कधी कधी ते तेच बरं वाटते. मला की गावाकडच लेकर शाणे असतात.
सोडलेलं बरं गावाकडे गप्प निवांत.
जाऊन राहाव काय गावाकडं करमत नाही हो आपल्याला पण त्यांना पण करमत नाही आपल्याला पण, करते तुम्हाला पाच मिनिटात.
हा हा बरबर ठीक आहे का.
का